हॅलो.
एक मिनिट थांब, हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा काय कराल्या?
काय नाही बसलोय, तू?
मी स्वयंपाक करालोय बघ, बोल की.
लवकर कराल्यास हाय बघ तुझं.
हाय बघ निवांत आहे.
कितीला जेवतायसा? हॅलो. हॅलो. हॅलो दिदी. अरे ऐकू येईना मला. हॅलो. ये दिदी व इकडे ये. अग ऐकू येईना कि? थांब हे थांब झालं झालं. ऐकूच आलं नाही मधी काय भानगड?
अगं ते जरा रेंजमुळं पण प्रॉब्लेम येतोय ग.
हा मी म्हटलं हॅलो हॅलो म्हणालोय, ऐकूच येईना काय?
होय.
बरं बोल हम्म.
मग कस? काय नाही बघ निवांत आहे.
जेवण मग तुमचं कधी असतंय?
आमचं असतंय नऊ वाजता अजून मम्मी करतीये.
होय.
मग कसं बोलायचं असतंय? हा बोल बोल बोल बोल.
परवा न्यूजला म्हणजे ऐकलं की तुमच्या तिथं हायस्कूलमध्ये रेंदाळमध्ये हायस्कूल स्कूल आहे ना तिथं काय तर प्रोजेक्ट केल्यात म्हण मुलांनी.
बरं.
मग तेच विचारायचं? हा.
मी सांगतो थांब. गणपती मी गणपती सांगतो काय, गणपतीमध्ये ना ते चंद्रयान सोडलेलं बघ मधी?
हा.
चंद्रयान थ्री सोडलेलं काय काहीतरी होतं की ते? त्याच्याबद्दल ते प्रोजेक्ट डे कोरेशन केलेलं चंद्रयानचं मग ते सगळं आम्ही ग्रुपनं केलेलो, छान असं झालेलं, सगळं चंद्रयान म्हणजे अस्स् ते नसतं काय कापूस वगैरे, ते डेकोरेशन म्हणजे कापूस वगैरे, घेऊन वगैरे, ते चिटकून असं डेकोरेशन छान केलेलो गं. तेजं आलं असेल बहुतेक आणि आमच्या तसं आट्टल हा, बोल.
हा आमचं तसं अटलॅब म्हणून एक लॅब आहे, तिथं आम्ही जाऊन बसलेलो आणि करत हुतो. त्या लॅबमध्येध्ये पण असं खूप छान- छान साहित्य करता येतं, मोटर वगै, मोटर वगैरे असते ना छो टी त्यावरून असं गाड्या वगैरे तेन तयार करता येतात, छान आहे म्हणजे असं लॅब छान नवीन -नवीन तयारी केल्यात, आता झालं असेल सोड एक -दोन वर्ष. पण नवीन आहे, छान आहे, केल्यात तिथंच आम्ही केलेलो हो बसून.
हा, हा.. आणि ते काय ग्राउंड मध्ये पण असं शोच फुलांची तेन झाडं लाव का काहीतरी फळ फळभाज्यांची तेन झाडे लावलेले ते काय ऐकायला मिळालं ग.
होय, होय, लावलेत कि ते पण. जसं नवीन -नवीन फळभाज्या कोबीज, फ्लॉवर हेपण लावलेत. काजूचं पण झाड आहे शाळेमध्ये. शो ची पण झाडे आहेत, आता आणि शाळा नवीन छान बांधाय लागलेत, नवीन काढलयं बांधायला.
होय काय.
अस सगळं चालू आहे होय आणि ते सुमन गणपतीराव माळी कोण आहेत? ना ते म्हणजे आमच्या गावातले एक हे आहेत लेडीज माझ्य आमच्या ते घरापाशी राहायला आहेत खाली गावात. मग त्यांचा कोणतरी आजी का कोणतरी कनी अ पन्नास लाख रुपये दिल्यात शाळा बांधायला आणि त्यांच्या म्हणजे न्यू मॉडेल शाळा होती कनई त्यांच्या नावावरती आता हे केल्या म्हणजे न्यू मॉडेल काढलेय आणि त्यांचं नाव सांगित तेला दिलंय शाळेला त्या.
व्हयं.
असं झालंय होय मग त्या शाळा बांधायला काढल्यात, म्हणजे ते न्यू मॉडेलचं पण बांधून झाल्यात आत्ता इकडं नववी- दहावीचे पण वर्ग बांधाय लागल्यात.
हा, हा म्हणजे भरपूर प्रगती झाल्या शाळेमध्ये त्या.
व्हयं भर भरपूर प्रगती झाल्या.
मग तू आता काय करतेस?
आता काय नाही, आता माझं सगळं नर्सिंग आता माझी बारावी झालीये, नर्सिंग नर्सिंगला ऍडमिशन टाक कून आलोय मी.
व्हयं.
हा,.. मग आता पुुढल्या महिन्यात अब्दुल्लाटला टाकलोय गं मग पुढल्या महिन्यात चालू होणार म्हणून सांगितल्यात डॉक्युमेंट आणि फी वगैरे सबमिट करून आलोय, मग आता पुुढल्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात त ऑगस्ट हां ऑगस्ट महिन्यात चालू होणार म्हणून सांगितलंय, पण अजून डेट काय फिक्स केली नाही.
होय, काय.
हं.. तिथं आपल्यि म्हणजे आम च्या रूटचं तिथं कोणच नाहीये, काय सांगतीस बाई ना एकटीच जायला लागणार आहे मला.
होय जायाचं, काय आता धाडस त्यातनंच वाढतंय आपलं.
होय, मग काय तर.
आणि शिकायचं असलं तर, काहीतरी करायलाच पाहिजे ग, मग होय आपल्यासोबत कोण नाही. एकटी कसं जायचं म्हटलं की, मग ते शिकायचं रहातायच की, आपल्याला काय तर करून दाखवाय च म्हटल्यावर, तेवढं एकटं जाणं करणं आपल्याला बघ करायलाच पाहिजे.
होय! सोड पण बस ज प्रॉब्लेम आहे ना, ते कुठं बस थांबत्या, कसं जायचं काय हे? काहीच माहिती नाही मला!
एकदा तू गाडीवरन जाऊन सगळं चौकशी करून ये आणि मग
होयं अगं! करून‌ आलो परवा नाही. परवा गेलेलो सोड ते बस स्टॅन्डवरती पण गेलेलो, ते म्हटलं इचलकरंजी पूल आहे की नाही, गणपती, गणपती मंदिर पसला तिथे कोपऱ्याला थांबायच म्हणल्या वरल्या पुलावर आणि दत्तवाड्याची बस पकडयची किंवा नर्सिंहवाडी किंवा खिद्रापुर हे तीन बसमध्ये जाऊ शकतेस म्हटली, खरं ते तर अब्दुललाट मध्ये जाऊन येत अब्दुल्लाट मध्ये जाऊन कुठला स्टॉप पकडायचा किंवा घ्यायचा हे माहिती नाहीय ग
हा, हा! खरं! ते म सगळं बघून आलेस ना तू कॉलेज ते
हा, हा, कॉलेज वगैरे बघून आलोय सोड पण मला असं वाटत की, काहीतरी झोल असणार आहे. कारण तिथं मी ऍडमिशन ते, हे बघितलं फाईल त्यांची त्यात थोडीच ऍडमिशनच हे होती. म्हणजे फायली होती. म्हणजे ते छोट्या छोट्या डॉकुमेंट होतं लय जन न्हवतीत एक दहा पंधराच होती बाई, मला वाटलं की, कोणी इथं ऍडमिशनच घेतलं नाही वाटत
नाही असणार सोडं, कसं असतं नर्सिंगला तेण शक्यतो कोण म्हणजे लई एवढं हे नाही. आर्टसला, कॉमर्सला, सायन्सला कसं भरपूर जण असतात नाही. आणि कुठलं तर कोर्स करणारी पण जास्त असतात. ते नर्सिंगच कसं शक्यतो, कोण लई सहसा करायला बगत नाहीत नाही. आणि काय ते अभ्यास तेन भरपुर असत तोय आणि आताच्या पोरासनी ते लई लोड होते.
तसं पण आहे सोड, म्हणजे लोड व्हायचा काय प्रश्न नाही, केला तर सगळं होतय अभ्यासाचं पण आता थेरी तीस टक्के आणि प्रॅक्टिकल च बाकी असतं, बाकी काय नाही.
हा, हा!
जाऊन चौकशी करून आलोय, सोड सिलाँबसचा पण फोटो घेऊन आलोय, आता बघायचं काय काय होतंय.
हा चालतय की, बघ ऍडमिशन तेन व्यवस्थित सगळं घे
हॅलो!
हां बोल की,
तुझं कसं काय, काय?
माझं काय हाय बघ निवांत!
देव काय करायलाय रुबुला? देव काय करालाय म्हंटलं?
हॅलो!
हा!
रेंज मध्ये ये ग, रेंज मध्ये ये!
रेंज मध्येच आहे की ग,
तू गिटार वाजवालतीस! हम्! भिऊन पळून जाशील बघ!
बघ की मलाच भीती वाटते अगं आणि ते बारा वाजेपर्यंत पिक्चर बघत बसतात ते सगळेजण
बिस्कुटच आहे नाही लहानपणी न्हवत काय तू आणि दिदी बाहेर पळुन गेलेला
ए होय ते ते एक लय भारी जिण्यावर सगळेजण बसल्यात्या एक एक एक जण उठून गेल्यात
संदुबा पोरग्याला आतच ठेऊन आलायसा
रुघू राहिलेला ना आत
ह गुरवलेला मी होत सोड तू आन त्रिप्ती
होय ते पिक्चर ते कुठला का भाग म तो कायतरी होतं ना तेचं नाव
तो लागलेला वाटत ग खचना लागलेला हा तु रुबूच सांगणार आहे मला कणंतना लागलेला म्हणून
रुबुज सागायेलाय होय
एक मिनिट ह कायल
रुगुलला लय आठवते वाटत ते
होय त्या सोडून गेल त म्हणला तर आठवणार की
मग घरातली सगळी बरी आहेत नव
हायेत हाय सगळी बरी आहेत काऊ काय करायल्या मामा पपा अताच बाहेर गेलेत कुठे ग कोणतरी मित्र आलेत वाटत तिकड गेलेत
हां हां काऊ हाय बग बसला बग
बसल्या
होय बसत्या की ते आता
बसयला शिकल्या वय अं हाव करत असेल कि मग
हा ओरडते लई दादा दादा पहिला शब्द दादा म्हणली आहे नी
अगं बाई किती छान कुठं आहे म् तीज दादा कुठं आहे
ती तिचा दादा पिक्चर बघत बसल्यात
हम्म दोघो भी मनाव
ते भीत नाहीत ते आम्हाच नीच भीती घालत्यात ओरडून ओरडून
मग आणि काय घरातली सगळी बरी आहेत.
हायत हायत सगळी बरी आहेत बघ कधी आली नाहीस येऊन जाकीे ग
होय ग आलो नई तिकड बघू आता कधी होतय परवा दिवशी पण ते बरश्यात पण लगेच आलो घरला
होय
तिला घेतलोच नाही आ मी बारकीेला
दवा ते राहीनाच झालती आगं रडण रडालतेच नाई ती कती आणि तिला असं गरम देन आता बघ केवढा पाऊस झाला गार वातावरण आहे काय आणि दोन दिवस जरा ते स्वेट तर तेन टकूच तेन तिला बांधलेलं ते पूर्ण असं मान भवती घामवल्या ऊठल्या तेन तिला
हा ह
ते उष्णता भरपूर आहे नई ते काय सहण होत नाही आम्हाला थंडी वाजयलाय आणि त्याला घाम फुटायला लागले
अग बाई मग जाऊन जरा दाखवून ये की उष्ण नतर आणि काय तर फुटकुळ्या वगैरे उठतील ग तोंडात वगैरे तेन
नाही घामोळच जास्त उठलात आणि ते डॉक्टरनी पावडर ते लिहून दिलं की तिला
हा मग आणि काय म्हणतीस?
काय नाही बघ निवांत आहे सांग मी घरात सगळ्यासनी विचारलेल म्हणून?
हा हा सांगतो की.
हा चालतंय ठेवू काय.
बरं बर झालं टाइमिंग?
हम्म हम्म
हा
टाइमिंग झालं ह् अ
होय झाले की आणि एक दोन मिनटं.
नूसतं हसूयातं काय आपण ह् ह् त्यातंच दोन मिनट होत्यात.
झाले ठेव नंतर करत
हम्म बरं बरं ठेव ठेव.
ए पिल्लू.